हा ताई काय करताय?
येतोय ताई आवाज?
हा हा येतोय. जेवण वगैरे झालं?
हो हो झालं आवरलं माझं. तुमचं?
हो आवरलं. म्हटलं बसलं होते तर कॉल कराव.
हो हो.
चालेल ह्या, वेळेस उन उन्हाळा जास्त. पाऊस पडला होता नाही का? इकडे भरपूरच म्हणजे, उन्हामुळे ह्यावेळेस खूप भरपूर. होय. तेच्यामुळे ते म्हणजे टेम्परेचर वगैरे पण एवढं होतं, की म्हणजे बसच बाहेर निघायला वगैरे नकोच. छोट्याच एवढं ह्यावेळेस ऊन होतं. पाऊस पडल्यामुळे जरा तरी आता बरं वाटतंय जरा.
हो. यावर्षी म्हणजे किती. ती दोन महिने जास्त म्हणजे उशिरा पाऊस आला ना, तर उन्हाचा सर्वांनाच खूप त्रास झाला.
आणि ऊन पण सकाळी म्हणजे सकाळी सात वाजेपासनच इतकं कडक ऊन असायचं. कि संध्याकाळची सात वाजायची, तरी ऊनच असायचं.
ऊनच असा आहे की होय. असं पाच नंतर जे कसं आता टेम्परेचर लो यायचं ते नव्हतंच. जे प अस असतं ना, दुपारचं वगैरे ऊन. तसंच पाच वाजेपर्यंत असायच‌. सहा सात वाजता ते मग नाही का पाचच पहिलं टेम्परेचर असायच तस ते आताचा, सात ला व्हायला लागलं होतं एवढा उन्हाळा. तर ह्या वेळेस नकोच वाटलं म्हणजे त्या म्हणजे ह्यावेेळेच काहीतरी वेगळं, सिस्टीमच वेगळी आहे का तर. अ एक पाऊस पण किती म्हणजे, जूनमध्ये सुरू होतो तो जुलैमध्ये. सुरू व्हायला म्हणजे झाला. त्यात पण झाला असा पाऊस की चार दिवस नको नकोच केलं पण.
हो पण शेतकऱ्यांसाठी पाऊस पण खूप महत्त्वाचा होता, कारण की उन्हामुळे खूपच पाणी कमी पडणे शेतीसाठी तर पाणी खूप महत्
हो. शेतीसाठी गेलं आमच्या इथे, त्यांना पाऊ न एवढा ऊन असल्यामुळे. नदीचं पाणी प्रॉपर कमी झालं होतं. पि-पियाला पण पाणी आम्हाला एक दिवस आड करून सोडत होते. म्हणजे गावामध्ये एवढं प्रॉब्लेम्स झाले होते तयार की पहिला पाणी म्हटलं तर एक दिवस आड करून द्यायला लागले होते. मग शेतीचे वगैरे ते असतात ना मोटरी वगैरे, ते तर सगळं काढून ठेवलं होतं. तो म्हणजे बेसी मग पिण्यात ला पाणीच कमी पडत होत, तर शेतीनां कुठून येणार ना. म्हणजे भरपूर ह्या वेळेस उन्हामुळं हे झालं
तेच ना पाणी म्हणजे, डायरेक्टली नदी विहिरी सर्वांचंच. आटून गेलं होत पाणी. विहिरींना पण पाणी नव्हतं राहिलं ना.
हो विहिरींना पण नव्हतं. नदीचंच एवढ्या प्रमाणात आटलंवतं की ते असं थोडं थोडं डगरटे असते ना नदीमध्ये अ एखाद्या ठिकाणी बघा तर ते दिसायला लागलं होतं नदीमध्ये आजपर्यंत एवढ्या वर्षात कधीच तसं नदीला वगैरे आमच्या झालं नव्हतं. यावेेळेस ते मधले-मधले जे अ जास्त हे भाग असतील तर ते वाळूवूचे वगैरे दिसायला लागले होते नदीमध्ये. म्हणजे प्रॉपर आ आपण चालत जाऊ शकतो. अलीकडे पलीकडे एवढं, ना तिचं पाणी कमी झालं होतं यावेेळेस. आम्हाला नाही तरआम्हाला आजपर्यंत नास आमचं नदीकाठी ज हे आहे ना गाव, मग एवढा कसं. प्रॉब्लेम कधी आला नव्हता उन्हाळ्यामुळे की हं म्हणजे पा नदीला एवढं कमी पाणी असं, आमच्या कधीच नाही कधीच. नाही झालेला या एवढ्या वर्षामध्ये पण या वर्षी पहिल्यांदाच की पाणी नाही प्यायला आमच्या गावाला पाणी नव्हतं. मग एक दिवस आड करून जास्तीत जास्त सोडत होते. तेवढ प्रॉब्लेम्स झाले होते. आता म्हटलं धरण भरल्याशिवाय तर नदींना पाणी नाही सुरू शकत. म्हणजे सगळं काय असतं ते क ह्याच्यावर नैस नै निसर्गावर निर ते राहते ज्या गोष्टी म्हणजे घडतात सगळ्या तर त्या निसर्गावरच आता धरण भरल्याशि त्या नद्यांना पाणीच येऊ शकत नाही. आणि नद्या धरणांना पण ह्या, वेळेस किती पाणी कमी आलं होत माहिती आहे ना. म्हणजे सगळ्यांना असं सांगणे आता झालू होतं की पाणी जेणे त्याने जम ते मोपरा असं.
तेच ना, तेच ना.
आणि आता पाऊस असा पडलाय की हो पूरच पूर बघल बघल, तिकडे त्या बातम्यांनी वगैरे. तस ते पुराच्याच बातम्या, आणि किती आता किती नुकसान. सान वगैरे झालं लोकांचं शेतीचं वगैरे नाही का.
नाही आमच्या इकडे एवढा नाही झालाय पाऊस पण झान नाय नाही. आमच्याकडे नॉर्मल झाला. एवढंच की उन्हाळा संपला असं वाटायला लागलंय कारण, की उन्हाळा खूप भयंकर होत. गारवा निर्माण झालाय बस बाकी, एवढा काही पूर येण्यासारखा पाऊस नाही झालाय आम
नाही इकडे आमच्या इकडे, भरपूर पाऊस झाला. म्हणजे तसं पाणी वगैरे, नदीचं भरपूर वाढलं होतं जर कंटिन्यू अजून दोन चार दिवस. पाऊस पडला असताना. तर पूरंच आला असता आमच्या पन, नदीला एवढं पाणी आलं होतं म्हणजे भरपूर. काय झालंय की धरणं वगैरे पण भरलेत ना, आता मग ते सोडलं ना एकदम पाणी वगैरे. ते तर असं, आता एक एक. एक अशी केसेस झाले होते आमच्या इथे गाव म्हणजे शेजारच्या गावांमध्ये कि अ म्हणजे भरपूर लांब आहे इथे काय एवढं जवळ ना पण तिथं पूर्व गेऱ्या आला होता आणि ते लोकं पाणी वाढले म्हणून बघायला आपण जातोच ना असं पाणी वाढलंय पाणी वाढलंय नाही का, मग पाणी वाढलंय. ते बघण्यासाठी गेले लोकं तर ते पाणी असं एवढं म्हणजे, अचानक नाही का ते पाणी येतं एकदम पूर. हा हा. तस ते पाणी वाढलं, आणि ते टॅक्टर मधून गेलं होतं, काही काम पण होतं त्यात. ते लोकांचा आणि ते ट्रॅक्टर सहित वाहूनच गेले ते तिघं पण लोकं. ह
हो म्हणजे पाणी असेल, पावसाच नॉर्मली अचानक धरणाच एक. बंद म्हणजे, कॅनल ओपन केला असेल तर हो. ते पाणी मग जोरात लोंढा आल्यामुळे, ते खूपच अचानक वाढून गेलं पाणी.
त्यांना म्हणजे अचानक काहीच आपण म्हणजे, जरी ॲक्शन करायला असेल तरी पण. अचानक असं काही सुचलं नसेल ना त्यांना. ते तिन्हीपण लोक वाहूनच गेले आणि वाहून गेले तर दोनच प्रेत घावले. आणि भरपूर ते आमला लोक म्हणजे एक माणूस राहिला होता होय शोधायचा. तो भरपूर भरपूर दिवस शोधला, शोधला, शोधला. आणि असं झालं म्हणजे तो, सापडलंच नाही आणि पण नंतर ऊसतोडी वगैरे सुरू झाल्या का. मग त्याच ती बॉडी ए एका उसात अशी अडकली होती. आणि ती लोकं ऊस तोडायला वगैरे आली ना, तेव्हा ती पूर्ण सडली होती बॉडी. फक्त म्हणजे असं पूर्ण सडून गेले होते नाही का पावसामुळे ह्याच्यामुळे. खराब होऊन गेले. मग ते हातातल्या अंगठीवर चेन होती, गळ्यामध्ये त्यांच्यावर अशा. काही गोष्टींवरून त्याला ओळखलं की, त्यावेळेस जो माणूस एक सापडत नव्हता. दोन महिने कंटिन्यू माणसं शो शोधत होती, बॉडीला नाही का पण ते सापडलीच नाही, आणि त्याच्यानंतर मग ती बाई बॉडी सापडली म्हणजे किती विचित्र ना. म्हणजे असं पुरामध्ये बाई किती म्हणजे असं दाखवतात ना, लय भरपूर नुकसान शेती होतंच होत, पण अस काही जर घरामध्ये भरपूर. भरपूर होते आणि गावामध्ये वैगेरे, पाणी शिरल तर त्या लोकांच किती नुक नुकसान होतं, ना पावसामुळे.
हो आणि त्यात कसं होतं, म्हणजे अचानक पा पाणी शिरल्यामुळे लोकांचं नुकसान होतं. पण बरेच वेळ आता आमच्याकडे, आमची दोन वर्ष झाली तेव्हाची गोष्ट आहे ही. अचानक खूप पाऊस आला ना, आपण कसं माणसं आहे त्यामुळे पटकन काहीतरी सोय करतो. ती जनावर असतात त्यांचे खूप हाल होतं. म्हणजे तेव्हा इतकी जनावर की काही असे कोण खुटे असतात ना बांधलेले असतात बघा, किंवा मग चारण्यासाठी त्याच झाडांना वगैरे तिथेच त्यांच प्राण गेलेलं आहे. म्हणजे कारण की आता आपण घाबरून आपण पण जागा शोधतो आणि पूर जर आला तर, असं पक्क्या ठिकाणी जातो, पण त्या जनावरांना मग. कुणीपण सहसा सोडवायला नाही जात ना आणि ते पण बांधलेले अस मुळे त्यांना पण तिथून पळताय. जर मोकळे असेल तर मग ते पण कुठेतरी आउट साईडला जाऊ शकता.
जाऊ शकतो होय.
हो.
म्हणजे लोकांना कस समजतय, तसं मुख्या प्राण्यांना काय समजते ओ.
हो ना म्हणजे तेव्हा खूप वाईट असं, बघूनच कारण की अशा छोट्या मोठ्या गोष्टी झाल्यात. तरी लगेच व्हायरल होतं ना, ते बघूनच खूप कसतरी वाटत होतं की असं
हो. आत्ताच हे आता कोणता तरी‌ पूर झाला कां, काय झालं तु मला एवढं माहित नाही. पण न्यूजला वगैरे आलं होतं बघा की, असे माणसं वगैरे ना वाहून गेलेत आणि. झाडांमध्ये हेच्यामध्ये अडकलेत ना ते, तर कसे म्हणजे बाई. वगैरे परिस्थिती इतकी, विचित्र पद्धतीत दाखवल होतं. आणि ते शरीर असं ताटून गेलं होतं ना, एकदम आकडलं होतं एकदम ते तसंच. पोझिशन ला कसं वाकडं तिकडं झालेलं, असल त्याच पोझिशन ला ते होत. एक तर वाईट वाटत होतं, ना ते बघायलाच. की नकोच म्हणजे असं बघायलाच नको वाटत होतं. ते इमेजिन करलं तर कितीच, विचित्र म्हणजे, पावसामध्ये ते बु बुडल्यानंतर किती त्रास होतो लोकांना.
म्हणजे पाऊस गरजेचा पण खूप पे आणि धोकादायक कोणी दोन्ही गोष्टी.
आता नाही पडला तर म्हणजे आपल्याला शेतीसाठी तर उपयुक्तच आहे. जर नाहीच पडला तर मग पिकवणार कसे, आपण धान्य वगैरे नाही. पकडला तर ‌माणूस जगणार कस ना आणि सगळं तर त्याच्यावर डिपेंड राहतंय‌. माणसाला दुस तर काही नस डिपेंड राहत. ते म्हणजे पाणी नसेल, तर शेती नाही. शेती नाही तर आपल्याला अन्न वगैरे नाही. अन्न पण नाही आणि पाणीचर नसेल तर माणूस जगूच नाही शकत. त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टी तर महत्त्वाच्याच आहे पण काही म्हणजे नैसर्गच साताळ्या म्हणजे माणसाच साता कसं व्यवस्थित हे नाही त्याच्यामुळे ते निसर्ग पण त्याच्यावरच राहते. झाड तोडणी म्हणा, लोक म्हणजे कोणत्या गोष्टीच हे पाळ ना झालेत. निसर्गाला पण त्या पद्धतीनं आपण हे केलं पाहिजे म्हणजे आपण पण काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. झाडे वगैरे त्या बिल्डिंग्स वगैरे आता त्याचे हे चाललंय तर बिल्डिंग्स वगैरेचे बांधण्याच्या नादात माणूस किती झाड
हो डेव्हलपमेंटच्या नादात खूपच म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा जास् तस रास केल्या जात.
हो रात त्याच्यामुळे किती आणि हे सगळं त्याच्यामुळेच ह्या गोष्टी घडतात. पाऊस कधी पण येतोय ऊनच क म्हणजे जास्त पडतय कमीच होतय थंडीच वाजत्या. म्हणजे क्लायमेट जे नव्हते आतापर्यंत म्हणजे ज्या त्या ऋतूला जे तेच असायचं म्हणजे नाही का सीझन वाईज. ते आता कधी पण काही पण होते. कधी पण पाऊस पण बघितला ना एखाद्या वेळेस उन्हामध्ये पण एखा दिवस पाऊस पडून जायचा. अचानक ऊन तर एवढं पडतय की बसत थंडीचा अचानक व्हाय वास त्या असं म्हणजे प्रत्येक ऋतू असं आता बदललेत.
पहिली ते कसं होतं म्हणजे एक ठरा विकरायच चार महिने पाऊस असं ज्यो टायमिंग फिक् ससेल तेच एक दोन दिवस मागे पुढे होऊन पाऊस पण यायचा थंडीचा पण असं पण आता एवढं चार पाच वर्षात असं झालंय की उन्हाळ्यातही पाऊस असतो पावसाळा कधी उन्हाळा कधी आणि हिवाळाया कधी हे काहीच
काहीच कळत नाही होय. आणि आपल्या आपल्याला तर आपल्या लोकांना तर असं म्हणजे बऱ्यापैकी काय काय गोष्टी तर माहित पण नसतात असं. की हा बाबा आत्ता तो हा महिना पडला दोंडा महिना कोणता त्याच्यामुळे ते पाऊस वगैरे लांबला म्हणजे काही गोष्टी बघा ना असं एवढ असं आत्तापर्यंत तर कधी झालेलं नव्हतं, की अचानक एवढं दिवस लांबलय. जुलैमध्ये पाऊस पडला असं जास्तीत जास्त होत नव्हतं जूनच्या एंडिंग पर्यंत जुन्स्ता जूनच्या स्टार्टिंग पर्यंत पाऊस हाईचच आता जुलै पा क वाट बघायला लावली आणि वाट बघितली तर एवढ्या जोरात पाऊस झाला की माणसांनी तो विचारच केला नव्हता की एवढा पाऊस पडेल म्हणून असं. असं थोडं थोडे हा ठीक आहे ठीक आहे ताई थोड्या वेळाने करते मी हा.
हो चालेल.
हा करते लगेच हा.